हॅलो
हा बोल की
काय करायलासा
काय बसलोय ब आवरू तु
तू पण बसले आवरून
हा हा जेव न्हाय अजून तू
नाय अजुन अजुन थोड्या वेळानं जेवायचं
हा हा
कशी हाय म
हा हाय की बरी
हं हं काय केलसा म आज मस्त
मस्त व्हय सध्या आमच्या घरात आता लोण च घालायच चालूय बघ मी बसले निवांत बघित
तर रेसिपी विचाराण्यासाठी फोन केला तुमच्यावर बी तेच चालू आहे प्रोसेस
होय होय आमच्या आता ते आंब वगैरे ते वाळवून ठेवलेलं काढल्यात आता ते चालू आहे फोडणी वगैरे द्यायचं ते हा हा बाकीच आवर
अ हो तेच म्हंटलं आता आंब्याचा तेनं सीझन चालू आहे. थोड लोण घालून ठेवायचं म्हणून प्लॅनिंग होत. म ते कसं घालायच
ते होय म्हणजे त्याला कणी आपल्याला पहिल्यांदा म्हणजे कच्च्या कैऱ्या घ्यायला लागणारये.
कच्च्या कैऱ्या म्हणजे कसल्या पण चालत्यात का ते आंब्याचं लोणचं नुस
अ म्हणजे लो लोणच्याचा आंब म्हणून अस त्यात ना ते घ्याय शकतो म्हणजे कारण त्याला आ म्हणजे अस छोटे छोटे असतात म्हणजे ते वेगळच अस ते झाड एक त्याला फक्त लोणच्याचच आंब म्हणून ओळखले जाते म्हणजे ते काय
ते लहान लहान आंबा असतात का हा अन ते आंबट असतात त्यामुळे कोण खाईत नसतील.
पण नसतील ते जास्त करून
हा हा ते तेवडंच कच्च असेल तवा आपण काढत असतो.
हा मग ते काय करायचं म्हणजे साधारण. एक जर किलो आ पण आंब घेतल कनी कच्च त्याला मोहरी बघ एक शंभर ग्रॅम घ्यायची. आणि मेथीचं दाण एक दोन चमचे घ्यायच. हा. आणि हळद दोन चमचे घ्याय
हं.
परत लाल तिखट म्हणजे आपली मिरची पूड अस त्या ती एक म्हणजे एक किलोला ब आठ चमचे घ्यायची.
आठ चमचे.
हा आणि मीठ असतय कणी ते अडीचशे ग्रॅम घ्यायचं म्हणजे एक पाव किलो.
हहा
आणि शक्य - - तो कणी असं मोठं मीठ वापरायचं बारक नाय वापरायच हा आणि परत आपला हिंग असतो तो
हा हिंग म्हणजे खडा घ्यायचा का पावडर घ्यायची.
ह पावडरचं घ्यायची त डब्बी मिळते माहिती हाय कायं ती घ्यायची. आणि मग आपलं तेल एक अडीचशे ग्रॅम अडीचशे - तीनशे ग्रॅम तेल घ्यायचं.
हं हम्.
काय करायचं पहिल्यांदा आपलं
म त्या कैऱ्या कधी काढून आणायच्या का आपण करेल त्या दिवशीच आणायच्या.
नाही नाही आधी तर काढून आणायच. अच्छा त्याला फोडा लागतय नइ ते कापून वगैरे ठेवायचं.
हंहं म्हणजे आदल्या दिवशी फोडून कट करून पाण्यात घालून ठेवायचं काय?
हम्म म्हणजे कैऱ्या कनी पाहिल्यांदा स्वच्छ धुवायच्या त्या पूर्णपणे कनी कोरड्या करून घ्यायच्या. पुसून आणि हं आणि आपल्याला जेवढ्या आवड त्यात त्या हिशोबान आपण तेला आणि म्हणजे लहान लहानपोडी करून घ्यायच्या.
हंह
न फोडणीला एक दोन चमचे मीठ हळदतेन लावून कनी एका भांड्यात कनी चार ते पाच तासासाठी न्हई ते म्हणजे मूरत
मुरत ठेवायचं काय?
नंतर न कणी ते कडक उणात एक दोन दिवस वाळून घ्यायचं.
कडक उन्हात
आणि म एका कडईट कणी गरम तेल ओत
म्हणजे आपण ते हे करून ठेवायचं काय म्हणजे म याला आंब्यात लाल तिखट, मीठ, हळद तेन घालून ठेवायचं काय?
हा हा ते म्हणजे मुरायसाठी ठेवायचं ते आ
हा म ते पाच चार ते पाच सात सात आठ मुरत ठेवायच चार पाच सात
हा चार पाच तास ते मुरत ठेवायचं आणि चार पाच तासानंतर न एक दोन दिवस ते उन्हात
म्हणजे दोन दिवस उन्हात वाळवायचं असं कडकडीत वाळवायचं काय नॉर्मल?
नाई कस पण कडकडीत वाळवलं तरी चालतय, नॉर्मल वाळवलं तरी चालतय, उह म्ह नंत काय करायचं एका
त गार करायचं.
त्यात मोती मेथीचे दाणे आहेत कणी ते अ व कोरडेस हे करायचं तळून घ्यायचं.
तळून घ्यायची, हा हा मग ते भिजत घाला लागत नाहीत काय?
काय?
भिजवत घालायच नई काय? ह ह डायरेक्ट तेलात तळायचे.
त्येला ते करायच. म एका मोठ्या भांड्यात त्यांनी म्हणजे कैरीची फोडणी द्यायची म्हणजे मोहरी, डाळ मेथीची पावडर आणि उरलेल जे आप पण मूरताना जे मूरत घालायचे जे मीठ घा घातलेलं होत त्यात उरलेलं मीठ असेल ते घालायच.
हं हं
हळत आणि हिंग ही घालूनपण ऐकत.
म्हणजे त्या गार झालेल्या तेलामध्येच हो तेच तेल गरम का करायच नाय म्हणजे गरम म्हणजे गरम असते तेव्हा का घालायच नाय म्हणजे ते गरम असताना का घालायच नाय
नाही नाय गरम नाय घालायच. त गरम आपण गरम करायच. ते परत गार कराय च आणि नाय कच्च तेल घातल का नाई.
ह त ते एकच खाल्यावानी लागणार
हालत नाही आणि वास येतोय त्याचा उग्र कच्या तेलात कडवून घेतलय की त्याचा वास येत नाही नाही नाही म मसा मसाला लावलेली फोडी फोड्या असत्यात का नाई ते म्हणजे अस मातीची आपली भरणी वगैरे असतय कनी ते माठ चिनी मातीच ते कणी भरून ठेवायच त्या आपल्या चिनी मातीच्या भरणीत आणि मग त्यावर कनी परत ते थंड केलेल तेल ओत
उरलेल तेल ओतायच. हं हं म ते मोहरी आणि ते मेथीच दाण तेलात म्हजे तळून घ्यायचत की अ डायरेक्ट अंब्यात
त आधी म्हणजे आपलं हेज्यात भाजून घ्यायचं आपलं कोरड भांड असतय कनी त्याच्यात भाजून घ्यायच. हा आणि मग ते आपण सगळं तयार केलेलं हाय ते एका म्हणजे हेज्यात भरणीत भरून घेताना जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि भरणीज जे तोंड आहे ते पातळ सुती कपड्यांन कणी बांधून आधी ह आणि मग त्याच्यावर झाकण
हा हा म ते किती किती दिवस
एक तीन चार दिवस ते मुरत ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर मग ते खायाला घ्यायचं..
हम्म हम्म म्हणजे ते चार दिवसात मूरतय व्यवस्थित
होय होय मस्त.
हा हा मग ते किती दिवस टिकत
म्हणजे आता म्हणजे आपले आहेत त्याच्यावर असते नाही कारण त्याला पण कस तसं साऊट वगैरे पडून द्यायचा नसतंय असं असते नाही हम् आणि असं उघड व ठेवलं तर मग ते लगेच खराब होतय नाही
हा हा म्हणजे आप पण ते म्हणजे बाहेर पिरियडमध्ये तेला हात लावायचे नाही आणि त्याचा साउट पण पडायचं नाही हो हो आणि जर ते शाऊड वगैरे जर आपल चूक धक्का लावला तर काय होते?
म काय पर्याय मग काय विषय हा म्हणजे बुरशी वगैरे त्या नाही आणि झाकण वगैरे ते पण सगळं व्यवस्थित लावाय लागते त्यात
हां हां